काय गती
काय नाही हप आता करते
हा हम
हम् हम् नाही खरी कोणी नाही हे सर्व पावडर वगैरे मारायला गेलंय मग तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवते मी तू कुठे गेलेली
ग्रावर
अच्छा बर काय करायला
बते आज न कि आज बसली आज एकच त्याच्यामुळं माज म केली मग बसली
बरं कुठे गेलंय तुझ्या फ्रेंड्स
तर बाहेर गेलंय मला बोलले होत येणारे आल्या नाही इथ आलेलं आहे का क समजलं नाही वरती गेलेलं आहे
हम् अच्छा असं काही जगा कोण कोण येणार होत
क उद्धुम सलो
अच्छा ह तीकाापराणी आरमु सोोलून
अज क चलोनी आत्ता दिसली मला जाताना रजतानी पण गुड्डून आली वाटली ह
अच्छा गुड्डू फिरायला गेली का बरं आहे म चांगली गोष्ट आहे गुड्डू फिरायला गेली बाकी
का माजेत
तुला विचारायला लावलं होतं मी त्या औषधाच तू विचारलं का
नाही त्या त्या काहीतरी करत होत्या माझ्या
कारण त्याचे केस वगैरे खूप ग कारणात कधीच माझ चांगला केस वगैरे लागत नव्हते त्याचे आता इतकी केस गळतय त्याचे िओोचे
त्याला हे करायचं ना त्या मिनसरून काढायचं ना छोट कोंग ब घेऊन पहिले केस विंचर मग जे हा मंग केस विंचरल्यावर निघून पडतील मंग ते ह प असे गळून त्याच्यात अडकलेले केस
हम्म
अच्छ असं काही आहे का
हम्म मग ते त्यांनी जर ते साटून वगैरे काढलं पाय वगैरे साफ करताना तर त्याच्या पोटात गेल्यावरती त्याला ते हे होतं ात तयार होईल त्याचा
अच्छा अच्छा असं काही आहे का
हम्म
काय का दरवाज लावून वगैरे घ्या
ह
इकडच आपण लाव हा बोल ना ग
तस म्हटलं का त्याला वि सरून काढत जा म्हणजे त्या केस त्याच्या पोटात जाणार त्याचा गोळा तयार झाला तर त्याला मट वैर गोतल
म का अच्छा ठीक आहे आता त्याला थोड्या वेळाने ना मी केस विंचरते आणि त्याला
माया जेवला त्या सारखं ओमेट करत राहील
अच्छा त्याला मी आता हें ना करते ना त्याचे केस वगैरे विंचरून काढते कान वगैरे केले मी त्याचे साफ एकदम क्लीन केले आता बघूया
कान साफ करून त्याच्यात नॉर्मल थोडंस तेल टाकून द्यायचं जा जास्त पण नाही एकदम नॉर्मल
बाबरे लई जोरात चटका बसला
स्वतंचा
हं
चपाती करतच्या मळ
हम् अग नाही ते तव्याला तेल लावलं ना त्याच्यामुळे त्याला चटका बसला मम्मी नं डॉक्टर कडे घेऊन
कुठ
ए छोट्या बाळांच्या डॉक्टरकडे उजूला
हम हम काय झालं तेला
काही झालं नाही पण मग आता काही सर्दी वगैरे झालेली होती थोडीफार आणि डॉक्टरनी बोलावलेलं असतं ना ते लहान मुलांना नाही का मग त्या लहान मुलांना त्याच्यासाठी डॉक्टरकडे घेऊन चालले त्याला
हम्म हम् हम्म
हम् हम्म
मग आता काय करतो तो झोपलाय का
पटापट मारायला तो झोपलाय त्याला त रूम मध्ये टाकला झोपूनच घेतो रूम मध्ये टाकलं का झोपला स्वतः
असं नाही त्याला एक दीड तास तर कंटिन्यू खेळ खेळलं पाहिजे त्यानी
खेळतो तो पा आता त्याला मी मी त्याला पू नाही तो खूप खेळतो खेळायचे बा् ततले खेळतो पण माज काय माहिती आजच झोपला तो मला तर सारखं वाटतंय की त्याला घेऊन जावं पण मी एका ठिकाणी डॉक् ला विचार नोढ्याच्या तर ते म्हणे काही गरज नाही जेव्हा त्याला काही होतं ना तर चावलं वगैरे त्याच्यासाठी ते इंजेन मारता.
हम्म्म्म हम्म!
मग काय कळतच नाही काय करू ते. हा त्याला म्हटलं तुला घ्यायचंय का तो म्हणे बघतो मी. सांभाळलं तर घरात कोणी हुतं मग घ्यायला काही टेन्शन नाही तुला लक्ष लयं ठेवायला. पण आरामशीरी बाहेर कुत्रे मग जरा बाहेर नाही सोडायला लागणार कारण तो मेले. त्याला बाहेर सोडल तर तो गेला. आता बघु काय खेळत. म्हणजे मी तुला देते तुला.